हॅलो
हॅलो हा जेवण झाले का नाई आवाज आला हा याला की, हॅलो
हा बोला आवाज यालाय.
हा बोला, आवाज यालय, जेवण झालं काय?
अ झालं की तुमचं
हा झाल आताच
आ हा निरुदन काय करल्यात?
काय क कचरा कर आणि
हा ह लवकर झोप
काय चाललंय म हॅलो हूं झोपाय नाई सांग हा ऐकू आलं काय? याले याले
नाय अजून
नाही अजून हां बरं बरं म पुण्याला कधी जाणार आय आय न बसले आता आवरलं. पुण्याला शनिवारी जाणार. हा हा
म तयारी झाली का नई
तयारी अजून
तयारी अजून काय नाही, नाही कधी करायची?
आता करायची कि दोन दिवसात.
मग तिथ कस राहणार आहे काय तर रेसिप. तिच्या अंगाऊन आला, तिथ म्हणजे करून खाणार आहे काय?
करून खायला.
करून खायला न्हव न्यायला तिकडं. तिकड न्यायला व्हय सांगते की काय तर असं तिकटच खाऊ वाटतय नई आता.
व्हय.
व्हय हू! ते तिखट पुुऱ्या मिळतेत तुम्हाला.
न्हाय ओ.
मैंद्याच्या, मैंद्याच्या कर्त्यांन तूला.
आ हा कसं करायचं ते.
करायचं ते ऊ मैदा घेता.
हा!
आणि त्यात आता जी-जिरं ओवा घालायचं.
हा!
हूं आणि तेल घालायचं तापवुन.
हा!
हा! पण मग आपण मीठ चटणी, असं काय आपल्याला म्हणजे कसं तिकट लागेल, तसं घालायचं त्यात.
केवढा मैदा घ्यायचा?
मैदा घ्यायचा. एवढा तर तुमी किती करणार आहे त्याच्यावर. किलो घ्याल त्याप्रमाणे किती. ते पन अंदाजे घ्यायच अंदाजे घालायच काय हा.
हां!
आणि नंतरआ. पीठ मळायच ते. अण त्याच पातळ अस पोळी लाटायची पातळ.
हा हा!
हूं आण ते म चिरलं तर. हे होते शंकर पाळ्या पण होत्यात नाही तन. लहान, लहान पुऱ्या आपण कस करतोय कि असे छोटे, छोटे गोळे. करून पुऱ्या केल्या तरी पण चांगलय दोनीपण होतंय त्यात.
आ हा दोन्ही पण होतय काय?
दोनी पण छान होत्यात ते म हा जाताना करून देईल दुसरं काय. केलाय का नाही अजून चिवडा वगैरे.
चिवडा वगैरें तरं कांहीं नाहीं चकली तेवढी करांयची आहे उद्यां
हम्मं घेऊंन जायचं सोबतं म्हणजे तिथं लगेच कायं आपल्याला मिळतं नाहीं नं म्हणजे एवढं कायं माहित नसतं बाहेरचं
होयं माहित नाहीं मलां
आपल्या जवळं असलेलं गरजं
हम्मं
मंग अजूंन कोणं मुली आहेतं कायं
व्हयं इतक्यां पुरंच्या
हम्मं
अंकल अकोडच्या चौघी जणी आहेतं आणि आमच्या गावांतल्या दोघे जणं आहेतं
हो
आणि कायं करूंन येणारं आहेसां कायं
कायं आहे सांगा
हो बरोबर
खोबरांच्या बर्फ्या तेनं
नने कायं तरं घेऊंन जावां कृपयां घेऊन जां जां
हम्मं हम्मं हां
हम्मं
ते पणं तरं हेंचं करायचं नां किस कसं म्हणजे
हां खोबरं खिसांयचंच नाहीं तरं चिरूंन मिक्सरला लावलं तरी पणं चालते चिरायचं मं चिरांयाला लावायचं चिरूंन मिक्सरला लावलं तरी तरी चालते
हां हां
हम्मं म्हणजे जास्तं किसांयला पणं वेळं लागतो त्यामुळें चिरायचं आणि मिक्सर लावांयच म्हणजे बारीक पणं होते म्हणजे जास्तं मोठे मोठे कीस पडतं ते पणं छाणं आणि ते आंत गॅस वरं हे करायचं
हांस
परतायचं त्यांला पाणी खूंप ते करायचं मंग ते पाणी आटूंपर्यंत ते परतायचं सांखर घालांयची वेलचीपूड घालांयची व चूं आणि त्यां ताटांला तूंप लावायचं तूप नाहीं तरं तेल पा कारे आटो पर्यंतं करायचं ते परतायचं गॅस वरं
हम्मं सांखर तरं आपल्या अंदाजानं टाकायचं कायं
पणं आले नाहीं एक किलो हे असलं तरं तेवढ्यांला तेवढं घालतांत म्हणजे आपल्यांला गोंड पाहिजे असलं तरं जास्तं म्हणजे किलो ला किलो घालतात. नाही तरर मग आपल्याला कमी गोड पाहिजे असत तर जरा कमी घालायची थोडी के.
हां हां.
हम्म. ती पुढे घालायची नाही आलं किसून टाकालं तरी पण छान होत. ते चिकित्सा.
अलं का.
अलं घाय अलं ह अलं घलाय त्यात खूप.
बर बर बर ते का करून.
आणि
हा.
ते ताटाला तेल नाही तर तूप लावायचं. आणि ते असं घट्ट सर पर्यंत आलं तर की मग त्यात घालायचं आणि वड्याच्या थापायचं ते
हा-हा.
ह वड्या पडायचे. थोड्या वेळाला ते तुटे ते मी काढायत.
लाडू पण केल्या चालतात ना म.
लाडू हा लाडू पण चालतात.
हं ह. तुम्ही काय करल सा.
आणि आता आवण सगळं भांडी कत्रा काून मला. तढे झुखली. अस म्हून कॉल लाव. अभ्यास प झाला त्यांचा त्यांचा अभ्यासच दोन तास लागतात अभ्यास घयला.
ह हा. आणि काय?
उद्यातील भाजीची तयारी करायची.
टिफिनची.
हम्मट
ह-हां.
चौघाडचे टिफिन असतात त्यामुळे लवकर आवरायला लागते. संध्याकाळीच करून फिरायचं ते ना.
ह-ह चाललू. एवढा हुशार पर्यंत असतसा दररोज.
अ झोपायला वाजताता आकरा होय.
हम्म.
हो ते हम्.
हम् हम.
सकाळी उठायला लागतंय.
सकाळी काय फिरायला बिरायलाा जातासा की काय.
नाही नाही फिरायला नाही. घरातलंच कि काम असते त्यामुळे त्या लागते. चपातीने लवकर द्याय लागते म. मॉर्निंग वॉक ला एक दिवस गेल्या नंतर, नाही जायला. जायचं म्हणते खरं, होत नही ते.
लवकरन यायचं जायचं, आल्यानंतर फ्रेश होत, करायचं. जेवण.
फेश होतय खरं, नंतर मग वेळ होती ना, सगळ्या गोष्टींना. मण नही जायला.
नंतर
गेलं तरी पण आता, सहा, साडे-सहा वाजतात मग यायला घरात. मग येऊन आंगोळ वगैरे आवरून, म्हटलं की वेळ होते. ते आता पाऊस कमी झाल्यावर, जायच आता पावसात कुठे जाताय? हम्म. ह तर मी बी तयारी करा, गायाची. सगळं व्यवस्थित घ्या नीट, जाता ना.
आं, घ्यायचय अजून बॅग भरायचीय.
कितीला येणार?
होय गणपतीला, जाता.
हां.
गणपतीला आता बघू, सुट्टी असल तर यायचं.
हं हं.
लगेच पण सुट्टी द्यायला नही, लगेच सुट्टी देत नाहीत ना.
हम्म, खर गणपती ला मज्जा येते आणि.
म्हणजे ते आपण आता, ते लागले म्हनल्यावर
हम्म सार झोपा आता, गुड नाईट.
ह्म, हां गुड नाईट.
तू काय?